हॅलो
काय करायलाय
काय नाही बघ बसली आहे तू काय करायला लागलास
मी पण बसली म्हणलं काय करायला बघाव तर म्हणलं
हा हा काय नाही आवरायचेत काम स्वयंपाक करायचांय कपडे धु कपडे धुतले घड्या घालायच्या आहेत झाडू मारायचाय चहा पिला
त्याच्या कपड्यांना
हा सकाळपासून चाललेलंच असते तरी पण दिवसभर संपतच नाही
ड्रायव्ह म्हणले की, तुम्ही किती काम करा, उरकतच नाहीत.
किती पण करा उरकतच नाहीत, सगळ्यांनाच रवीवारी सुट्ट्या म्हणल्यावर सगळ्यांना सगळीच
आ होय सगळी घरात म्हटले की आळुखी पिळकी त्यांन देणार, म्हणले की आपल्याला पण होत नाहीत काला.
अ प्रत्येकाचे डिमांडस वेगळे.
हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे.
होय
नशिब आहे आमच्या घरात सगळ्यांच्या शाळा संपल्या बघा
होय
आमच्या बारकेच्या पण सुपुली झाल्या आता त्या अकरावी ला गेलाय म आता त्याच पण निवांत झाल नाही तर पहिला आम्हाला त्याच्यासाठी तर का होईना सगळं आवरायचं रविवारच त्यो घरात असली की काम उरकायची नाहीत
हा लहान असल्या, काही सगळं शाळेत असल्याला बरं असतं नियमात राहतात सगळेजण रिकाम शाळेत न बाहेर पडलं की काय काम रिकामीच होत्यात रिकामीच होत्यात सगळे
रिकामी म्हणजे झोपा काढायला निवांत घरात आहे दिवसभर मोबाईल टीव्ही गेम आणि घरात कुत्र पाळलय कुत्र झालं तेवढंच बाकी काही नाही या संघ पण ते दिवसभर कुत्र्या संघ खेळ कुठं काय कर कुठं काय कर चालूच आहे
हम हम
कोण म्हणत नाही दहावी झाल्या त्याची एवढं बालिशपणा करायला लागला
मोठ्या टेन्शन मदन बाहेर पडतात पोर दहावीतून बाहेर पडल्यावर
तसंच झालं पेपर झाल्यानंतर म टेन्शन मुगतं रिझल्टच्या आठ दिवस आधी टेन्शन जेवण जाई ना पोरांना काय होतय काय होतय काय होतय रिझल्ट चांगला लागला पण तरी पण टेनशन हो्त म्हणतोय दीदे अभ्यास केलं नव्हतं गं म्हणताना टेन्शन यालतं
होय तसच अस पोरं कुठं आणि मन लावून लक्ष देऊन अभ्यास करतात
लक्ष देन म्हणजे अभ्यास करायला काही नाही म्हणतात तिथे का अभ्यास करायचं का दहावी नंतर न हाय की पुढ शिकायचंच असते की तरी पण का दहावीला बोर्डा आहे आता काय करायचं हा मी तर काही करू शकत नाही ना म्हणलं बोर्ड साठी
तेवढी पात्रता पाहिजे ना आपण आप आपण पुढचं शिक्षण घेऊ शकतोय का कॉप्या काढून पास होतासच की ना असं पण तस पॅन नाहीतर मग कुणाच हे ज बघ ते ज बघ काय तर करून होतेतच पास तर मनान करून एवढं स्ट्रिप्ट मधन बाहेर पडला मं तुम्ही पुढच्या अभ्यासाला तुम्ही तेवढ्या माकीहाच ना जथ एवढं तुम्ही हे आहे
कॉपी करून पासून येचं काही चांगलं हव तुम्ही चांगला खरं आत्ता काही नाही पुढं जमवते का नाही एकदा तुम्ही असता केला अस कॉपी कुठं घाऊलाच कॉपी म्हणजे तर तीन वर् तुमचं आयुष्य तीन वर्ष तुम्हाला बॅन बस असत क तुम् तीन वर्ष पेपर देऊ शकत नाही मग का उपयोग आहे ते कॉ पिझ आयुष्य खराबच ग ते तीन वर्षां तुम्हाला परत शिक वाटणार आहे का कमज करणार ना तुम्ही
होय
क तेच करताना अभ्यास करतानाच नीट करायचं ना की कॉपीची गरजच नाही पडली पाहिजे पासिंग परत लियला यावं स्वतचं
होय अभ्यास पूर्ण केला तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात नाहीतर काय नाही आणि दहावीला बोर्ड आहे तेचवरर आहे असत तर मग म्हटले असतील चला पहिलीपासून सगळं सगळं झालं आपल सुटसुटीत आता दहावीतल्या पण बाहेर पडत मग काय पोरने एवढा अभ्यास मनापासून केला असता दहावीला बोर्ड दहावीलाबोर्ड आहे म्हणून तरी मनापासून अभ्यास करतात नाहीतर काय मनापासून अभ्यास पण केला नसतं आणि काही नसतं
बोर्डमुळेच अभ्यास केला आहे नाही तर कसला अभ्यास करतात नववीपर्यंत असंच टिंगल्या टवाळक्याकेल्यात दहावीदा पेपर हाय म्हणून तरी अभ्यास केला नाही तर कुठलं हो ते मी नाही बोर्ड नसता तर वय लाह दे म्हणज त्याचं काय करायचं आहे शाळेचा मार्ग काय शाळा देतेच
होय आता पहिले पासून दहावी नववी पर्यंत आठवी पर्यंत पोरांना त्रासच नाही कुठल्या गोष्टीचा
त्रास नाही आणि नवीन नवीन जरी आलं तरी कस एक शिक्षकांचं विद्यार्थी लाडकां असतो त्या विद्यार्थ्याला कमी लिहायला का वाचाय कमी हो दे पण त्याला मार्क द्यायला बघतात त्याने का माझा आवडीचा विद्यार्थी आहे म्हणून त्यामुग शाळेतल्यांत टेनशन असते का सांगा पोरांना वरडालसं नसते लाडका पिडका काय नाही बाहेर पेपर जात त्यामुळ विचाराचा प्रश्नच येत नाही एवढं कमी का आणि एवढं जास्त का अभ्यास करेल त्यालाच मार्ग हा
अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही त्यामुळे दहावीचं बोर्ड हे सगळ्यात बेस्ट आहे मी तर म्हणतोय सरकारनेी लाईफ टाईमच ठेवायला पाहिजे अजिबात दहावीचा बोर्ड बंद करायला नाही पाहिजे मुलं टेन्शन घेत नापात झालं म्हणून फ घ ते ह्या वर्षी तरी न शिक्षकनाच मुलीला मारलं वाटत काय तर झालं ना दहावीला पूर्वीला थोडं मार्क कमी पडले म्हणून काहीतरी झालं वडलां मुलीला मारलं काहीतरी काय झा काय पडलानेच मुलीला मारलं वाटतं दहावीला मार्क का कमी पडली म्हणून
पालकांना बी कळाला पाहिजे आपल्या पोरांची अबिलिटी जेवढी आहे तेवढंच त्यांना मार्क पडणार तु्ी ल पोरिंगला ल प्रेशराईज करत तो की नाही तुम्हीचं एवढं पडलंच पाहिजे मग पोरं टेन्शनमध्ये येऊन डिप्रेशनमध्ये येतातच की किती तर पोरी येत त्या दहावी बारावीच्या बोर्डला कारण पोरीवर तुम्ही प्रेशर टाक पोराणा काय म्हणते असु ठीक आहे बघतो कीच म पोरीना करून चालत नाही ना त्यांनी पण जीव वयच की किती अभ्यास करेल ते आपल्या आपल्या मेंटॅलिटी प्रमाणे आपल्याला मार्क पडत मग किती पण अभ्यास करा
होय
जेवढं आपल्याला हे कळतं येत आहे तेवढंच ना हे ज्याचं त्यांना समजून घेतलं पाहिजे बाबा
होय मुलांनी तर आपला अभ्यास आपला आपणच करावा आणि लक्ष देऊन करावा तर दहावी सुटी जाते नाहीतर काय उपयोग नाही
तुमच्या दोन वर्षात बोर्ड असेल ना तुमच्या आता
होय आता आठवी आहे म्ह दोन वर्षा नंतर बोर्ड आहे
काय नाही घ्या करतात तुमचे बोर तुम्ही हय क कावायला
हो का होतोय खरं तिथं बुद्धी माझी चालाणार नाही पोरांचे चालायला पाहिजे त्यांच्या बुद्ध्या तेवढी चालली म्हणजे बरं तेवढं खेळल्यासारखं कष्ट का नाही पोरानी जरा त्यातन चांगलं काहीतरी करावं त्यांच्याच भविष्यासाठी चांगला आहे घ्या
कातनी उद्या कामाला चांगल्या नोकरी लागली करसेल काय आपल्याला म्हणणार का घ्या पैसे म्हणून आपण हाय तोवर आणि आपलं काय असं नाही हा
आम्ही तर अेक्षाच करत नाही की पोरनी कमावं आणि मला आणनून द्यावं आणि मी त्यां त्यांच्या जेव्हा जातावं असं नाही त्यांचं आयुष्य पुढचं चांगलं जावं कारण महागाई एवढे दिवस आहेत का नाही मग आाच्या दिवसात त्यां त्यांनी स्वतः चे स्वतः उभं राहावं एवेच पोरांच्याकडून करा बाकी कशासाठीच डपड नाही कशासाठीच प्रयत्न नाहीयेत
स्वतःच स्वतः कमवून हे केलं तरी बसा आहेव त्यांनी
होय का जा व्या जा
काय अपेक्षा कुठल्याच पायवडलांच्या नसत्या की नाही तुम्ही आम्हाला द्यायलाच पाहिजे नाही तुम तुम्ही सुकान राहायला संवाद जायला आम्हाला आम्हाला कमवल्याचं तेवढं कष्ट केल्याचं सार्थक
हो पोरं काय ऐकतील तेव्हा खरं सगळ्या पालकांची तिची इच्छा खं मुलांचीच त इच्छा नाहीये मुलांनाच काय वाटायला लागलेय काय करायला कराय लागल आपण काय करतोय आपण किती सांगितले का नाही मुलांना कि करू नका तर ती मुलं करतच राहतात का करतात मलाच काही कळणं झालंय कशासाठी करतात कारण का त्यांना त्या गोष्टी केल्यावर समाधान मिळते का विचार मी पण म्हणतोय कि मुलांन का असं करताय करू नका रे वाईट आहेत या गोष्टी या गोष्टी करू नका या तुमच्यासाठी चांगलं तरी पर मुलांना पटत नाही की बाबा आपण करतोय ते चुकीचं आहे जर आपण करावं ते बरोबर आहे हे चुका आणि वाईट चांगलं आणि वाईट काय ह्याच्याला फरकच आत्ताच्या मुलांना कळवना झालाय माझीच नाही दुसऱ्यांची पण मुलं बाबा नो गाड्या चालवू नका चांगलं नाहीये गाड्या चालवणं ही वाईट गोष्ट आहे त्या मुलांना पटतच नाही अरे मुलान हे करू नकाे थांबा जरा करणारच अरे तिथं आजी बसला साईडनं जावा म्हणलं ना तर ती मुला ऐकणार नाही आज जिच्या जवळच जाणार गाड्या घेऊन अरे थांब आता आता परवाताना अ जॉबर नाही येत ते ती मुलं ट्यबल चेट आहे का गाडी्यावर बसल्यात बसले तर बसला वय पण नाहीये त्यांचं ब ठीक आहे राहू दे वय पण नाही खर चाल तर गाडी तर व्यवस्थित चालवा तुमच्या हातात दिला तर इकडून तिकडून इकडून तिकडून ते इकडून तिकडून ते कडून करायलाय चुकून एखादा मोठ्या गाडीला जाऊन धडलंयच गडीच लक झाली तर ह्यांच्या जीवानाला काय झालं त्यांच्या पाठीमाग कोणतरी ह्याचा विचार का नाही या पोरांना
तेवढा विचार अस तर कुठं चालला असतं सांगा किती पुढं गेले असते माणसं आणि मेन म्हणजे कसं समजत नाही आणि आजकालचं कसं झालं तुम्ही जे करू नका माहिला ते मुद्दाम करायची सो वला वला पोर ना
होय करू नका म्हणेल ते त्या गोष्टी पोर मुद्दामच करतात.
आणि करा म्हणाल तर करायच्या बावरच पडायचं राहून दे कणच तर करतच नाहीत किती बी सुपरटून सांगा हे हे चांगला आहे तुझसाठी पुढे जाऊ तुलाचा फायदा नाही. आत्ता नाही नंतर न पश्चाताप करत बसता.
पश्चातापाची वेळ पाच्च्या तेच कल्याशिवाय त्यांच्या पुढं पर्यायच नाही आणि करायचं काय
पण वेळ निघून गेलो पश्चातप करण्यात का अर्थ नसते ना हो
होय
ती वेळेतच त्यांनी सां स्वतःला सांभाळण्या तर कशाला गरज लागणार आम्हाला एवढंच ब म्होलून सांगायची असं पण ह्यायच की घ्यायचं त्याला कळलं पाहिजे मला किती पण समजावा तुम्ही ऐकायचे ते समज पुढच्याची कॅपॅसिटी नसेल तर आपण कितीही समजून सांगितलं तर ते पहिले पाडे पंचावन्नच
होय पहिले पाडे पंचावन्नच पुढं काय नाहीच त्यांना.. पाड्याच्या पुढं काही होतच नाही मी तर आत पहिला तर मी ह मुला लहान मुलांना म्हणजे माझ टीचर ट्युशन ला येत होती ना म्हणजे शिकवत होती मी पहिली पाासून पाचवी पर्यंतच्या मुलांना मग तेव्हा मी त्यांना समजावून सांगत होती आता लहान असल्यावर तेवढंच त्यांनी ऐकतात मोठी झाल्यावर कुठली मुलं तर माझ माझ्या जवळ जी मुलं लहान असताना शिकायली ती मुलं आता टू व्हीलर घेऊन फिरतात. काय मॅडम काय मॅडम करतात म काय मॅडम काय म्हणल्यावर आता आपण पुढं काय बोलायचं तर दहावी बारावीची पोर आहे. काय बोलायचं मी काहीतरी बोलायलाच आहे. पालकच देतात गाडी मुलांच्याकड तर आपण काय बोलू शकत नाही ना त्या मुलांना
होय
असं होतंय मुलांचं कोण चुकत ह्याच्यात तोच तेच समजत नाही मला तरी ते आई वडील चुकतात का मुलं चुकतात. आसपासचं वातावरण म्हणतात संगतीनं मुलं बिघडतात. जी मुलं घरातन कधीच बाहेर नसतात ती तर मुलं किती वाईट वागतात. कतते
एवढं मात्र आहे.
हम्म मग काय ठरवलंय सुट्टीला गेली नाही कुठं
नाही गेलो मैला सुटील जायचं म्हणलं. तेवढं त्या मै्रिणीच लग्न मैत्रिणी लग्नाला जाऊ आलो. मग तिझं लग्न जाऊन आलं तर सुट्ट्या सांग आमच्या हय तस परत रुटींग ल झालं आता मग मे महिन्याशिवाय नाही किंवा पावसाळा वगैरे जास्त झाला. पाऊस वगैरे तर मग जाऊन यायचं म्हणलंय. सुट्टी असते ना पाऊसली जास्त पडला तर तर बघू काय होते
आता पावसाचे ह पावसाची वाट तर सगळेच बघायला लागल होय. एवढं सुट्टी सुट्टी म्हणत म्हणत म्हणत म्हनात सुट्टीचा दिवस गेल. शाळा चालू झाली आता पाऊस म्हणत म्हणत पावसाळा चालू होईल कधी होईल ते काय सांगता येत नाही खर पावसाळचे दिवस आहेत म्हट पास ल होईलच
होय
तुझं काय पण यायच नाही.
बघू आता काय काय होते तसं
एकदा काम चालू झाली की कुठ कुठल्या कामाला दुसऱ्या